पहिला लावल्यावर लागायला नाही, कट करून परत लावल्यावर लागला की माझा
तुम्हाला पण आधी येत होता का
होय होय पहिला वेळ लागतं नव्हता त्यांच्यानंतर एकच मिंट थांबा ह हॅलो हा मी पहिल्यांदा लावलेला ना तेव्हा लागला नाही, व्यस्त म्हटलं मग परत लावल्यावर कट करून परत लावल्यावर लागला कि फोन
मी पण तुम्हाला परत लावलं पण नाही लागल
नाही काय मग आणि परत लावून बघा मग झाला की बघू किती होतात तेवढे लावायचे आणि आता ते आता दोन दिवस झालं ओळख झाल्यामुळे ना तुमच्या बरोबर बोलायला मग छान वाटायला लाग मला
हा तेच आणि परत नवीन कुणाला तरी फोन करायचा बोलायला मग ते हम्म विषय आणि नाही आ कुणा असं भरवसा पण नाही ना करत की आपण आपल्याकडून करत आणि त्यांच्याकडून नाही करत मग हम् हम् हम म्हणून बघू लागताय का आता
चालते नाहून बघा आता मी काय फ्री आहे दोन तास किती होतील तेवढे होतील आज राहिलेले उद्या परवामध्ये करून बघू हो
हा तेच सर सले
थांबा ना त उचलाय
हॅलो
हां बोला
हा ते बाहेर काहीतरी आवाज आल्यामुळे उठला तो परत झोप झप फन आले मग
हम हो
नाही हे बोलू देत मला मग त
हो अवघड असत मुलांचं
आणि काय वातावरण खूप गरम व्हायला लागले ना
हो खूप खूपच जास्त गरम होतय एकतर पाऊस पडला ना
हा जरास गार होत छान वाटतंय पडलं की जराचं या गर्मीमुळे कंटाळा आलाय
पण वातावरण होतं आव पावसाचं पण पाऊस कुठे पडत
ह आभाळ झाला ना कि मग जास्त गरम व्हायला लागते त्याच्यामुळे नको वाटत त्यापेक्षा ऊन असलेलं बरं किंवा एखाद्या वेळेस पाऊस पडू दे चालते पण असं आभाळ झाला ना जास्त गरम व्हायला लागलं की नको वाटते
नको आणि त्यात अजून लाईट गेले
हा तर तर काहीच नव्हे
हम्म
ब आता काय सोमवारपासून हो हो ते पण करा लाग ते रात्रीच करते एक एकदा किंवा दुपारी मग आता कॉल टास्क पहिला पूर्ण करावं म्हटलं म्हणजे हे कोण असलं की ऑनलाईन मग बोलायचं नसल की मग ते टास्क करायचं असं करते
हा हा ते कधीही करता येतं पण हे कसं समोरच्याच्या वेळेतच होतं ना
करायला पाहिजे हो होय त्याच्यामुळे मग हे फ्री असेल तर मग बोलते त्यांच्याबरोबर हा टास्क करते कोण असेल तर मग तोच टास्क करते अ करते
चला मला बहुतेक तुम्हाला लाग नाही लावून बघेल मी आता नाही लागला तर कोणी तरी शोधवं लागेल मला
हा हा मग त्यांना लावा मग त्यांच झाल्यानंतर परत मग मला लावा
हा असं करावं लागेल
मग त्याला कंटिन्युअस आपण बोलायला लागलो ना त्याच्यामुळे होत तुम्ही काय करा लागला नाही ना कट कर परत लावा मी आता तसच केलं ना कट केले आणि मग जरा सोडून परत लावलं तुम्हाला तुम्ही काय करा त नंबर आहे की नाही क्लियर करून परत नंबर टाका त्याच्यामध्ये
हा हा तसं केलं ना क्लिअर करून परत टाकला तरी नाही झालं
नाही कंटिन्यू आता तसंच केलं.. लागला नाही म्हणून काय केलंत... तिनी नंबर क्लिअर करून परत नंबर तुमचा टाकला आता मग लावला ते जमू लागलं ना
हो का...
बघा ठेवल्यानंतर मग लावून बघा.. परत एकदा काय हो दोन होते माझे पण दोन होते
हम् हा तुमचे तीन झाले माझा एक झाला ना
तुम्ही ना परत आता का माझे च आहे आता काय काम पण सगळे आवरलेत..
ते सर्व होऊन जातील ना आणि पूर्ण मग परत ह्याला त्याला शोधत बसण्यापेक्षा
होय हो आणि कस कोण फ्री असल तरी पण नाही कोण रिप्लाय पन देत नाही
आधीचा ग्रुप आहे ना त्यांचा ते एकमेकींना ओळखतात
हो होय, हा हा त्याच्यामुळे आता आमच्या तुला आहे ते तसच केलंत ते त्यांच्या जे रिलेटिव्हज आहेत ना त्यांना ऍड केलेत त्यांनी त्या ग्रुपला म्हणजे ते कार्य ऍप आहे त्यांच्याकड ते काय केलेत, पाच का सहा जण आहेत ते त्यांना- त्यांना कॉल करून तेन.. तेव्हाच कमप्लीट करून घेतले होते.. मग आता आम्ही करणार लावावं म्हंटलं की त्यांचे लिमिट क्राॅस झालंय त्याच्यामुळे मग अवघड अवघड झालय मग आता ह्या ग्रुप मध्ये कस मला तर ओळखीत असं कोणीच नाही आहे सगळे अनोळखीच आहेत
मला पण नाहिये कुणीच नाही ओळखीचे तुम्ही एक असाच मेसेज केला तुम्हाला मग तुम्हाला करते आणि तुम्ही ज्यांचा नंबर पाठवला त्यांच तर लिमिट क्रॉस झालेलं दाखवतय
हा हा
आणि अजून एक होत त्यांना केला होता तर त्यांचा मला लागला.. पण माझा त्यांना नव्हतां लागत..
हा- हा..
हम्म
माझं काल तस झालेल अहो.. त्यानी मला लावले काय अ हो दहा मिनट बोलले कट केले, मग मी म्हटलं परत मी लावू काय म्हणताना नाही म्हटलं मी बिझी आहे संध्याकाळी लावा मग संध्याकाळी पण मॅसेज केला तर मग नाहीच.. त्यांनी काहीच रिप्लाय दिला नाही असं केलं मग त्यानी
असं नको करायला ना दहा मिनटं लागतात एक समोरच्याने आपलं केलं कि, समोरच्याच आपण पण एक करून जाईल.
जायला पाहिजे होय -होय हो हा तुम्ही आता काल तुम्ही लावला मी लावले मग तुम्ही पण परत लावला मला म्हणताना मी आज परत तुम्हाला मेसेज केले मग तुम्ही ऑनलाईन असाल तर मग पुढ तुम्हांना असं बर पडतो आपण केला अस म्हणजे तुम्ही जर माझा कॉल उचलत बोलत असाल तर मी पण तुमचा कॉल उचलून बोलल पाहिजे ना
हो -हो
अ मग दोघांचे पण पूर्ण होतील ना
हो.. हम्म काय लोक लोकांना माहिती नाही काय प्रॉब्लेम असत
होय ते पण आहे सोडा होय
बाकी अजून इतर वेळेस तुम्हाला काय करायला आवडतं मग? काय करतात तुम्ही? तुम्ही पार्लर वगैरे अस काही बेसिक येत तुम्हाला शिवण क्लास?
हा शिवण क्लास येत पण कस त्या आता मशीन इथं नसल्यामुळे कणय नाही काय करत. मेहंदी वगैरे मला मेहंदी काढायला खूप जास्त आवडतंय. काढायला पण आणि काढून घ्यायला पण. ते करायचं. किंवा मग काहीतरी असं घरातलं काम वगैरे, असंच काहीतरी करते मग.
हम्म हम्म हम्म मेहंदीचा पण आता खूप छान छान डिझाईन यायला लागल्या ओ.
काय तो कोर्स पण आहे सोडा त्यो पण आम्हाला इथे जवळपास कुठ नाहीय. मग त्याच्यासाठी लांब जावं लागत. मग ह्या मुलग्याला सोडून जायचं पण अवघड होतय.
आता का नाही आ तुमला ऑनलाईन पण बऱ्याचशा छान छान डिझाइन मी घरीच.
होते सोडा होय होय तसच आता काहीतरी बघायचंय मी पण बघाय लागलोय मेहंदी. मध्ये काहीतरी वगैरे असेल तर
आणि शिवन क्लास झालाय का तुमचा? बापरे शिवन क्लास जर झाला असेल तर त्याच्या इतकं तर किती कस्टमर असतील तुमच्याकडे.
हो नाही सोडा मी आता सध्या शिवायला नाही सोड म्हणजे लग्नाच्या अगोदर मी शिकलेले. विचार तर मग आम्ही लग्न झाल्यानंतर मग ते राहियलं ते राहूनच गेलं मग त्याच्यानंतर मग मुलगा झाल्यावर तर मग काहीच नाही त्याच्यासोबत मग नाही होत ते दोन्ही पण बघू आता जरा सा मोठा झालाय.
हो अ काय शिलाई आहे कपड्यांची.
हा का होय होय भयानक आहे सोडा भरपूर रेट वाढवलेत आता.
पाचशेच्या पुढे ब्लाऊजची शिलाई सुरू होते
होय होय आमच्याकडे तर काही तेवढं नाही सोडा अडीचशे तीनशे पासून आहे पण आहेत म्हणजे कस ते करतस आहे आमच्याकडं
हम्म हम्म् आमच्याकडे साध पाचशे पुढ हो हो चालेल